हा बोला बोला येतय आवाज झालं ना जेवण तुमचं
आमचं वाकी आता जेवायचच म्हटलं चला आता एक सताईंना कॉल करून घेऊ
तेच पाहाल चाल विचारून घेऊ काय केलं काय चाल कसं चाललं काय म्हणता मग जेवण खूपच उशीरा कर
हा आमचे जेवण उशिराच असतात संध्याकाळचे कसे सगळेजण वगैे एकत्र जेवायला वस्तू त्याच्यामुळे आले का सगळे आल्यानंतर एक चहा होतो संध्याकाळी
अच्छा हा हा जेवन उशिरा तेवढा आहे आता कस तुमचं दुकानाचं पण असतं त्यामुळे मग
हा त्याच्यामुळे वेळ होऊन जातो आता काल परवापासून त्याच्याकडे मेस डब्बे चालू झालेत दोन तीन आहेत कॉलेजचे मुलं त्यांनी रूम घेत अं माझ त्यांचे टिफिन वगैरे बनवून देते आपल्या जेवण तर जेवढ होऊ जातं मग काय होतो तेवढाच थोडासा इन्कम
आता दिवस पूर्ण अस कामातच जात मग नाही का एकदम बिझी शेड होत
जि शेडूल राहता बाझं
आम्हा नाहीच कुठे काय या
काहीच नाही म्हणजे वेळ ओ रीकामा वेळ असला ना खूप माणसाला विचार येत
ात बर स पण एक स का माण माणसाला ना काम पाहिजे माणूस कामातच पाहिजे रिकाम काही काय म्हणतात ना रिकामा डोकून काही शेततानाचर काहीतरी आहे ना
हो नाही पण खरंच सांगते मी स्त्रियांचं जीवन खरंच व्यस्त जीवन म्हणजे प्रत्येकाच असतं व्यस्त जीवन पण ते माहिती का पण कुठेतरी थोडस विरंगोळा म्हणून आपण काहीतरी वेळ काढत असतो म्हण ते वेळ काढण्यापेक्षा आपण आताच्या म्हणजे आताच्या पिढीला असच आहे की अ काम केलं तर खायला भेटेल
खायला भेटेल बरोबर आहे खरंच तसं आहे म्हणजे काम केलं तर
आता बघा आपल्या पूर्वीच्या पिढ्या कशा होत्या की नाही जरी केलं तरी दिवस निघून जायचे नाही का घरातल्या को कोणाला कुठेच असं वाटायचं नाही कि हा आमच्यावर ओझं आहे का काय आहे काही विशेष नव्हता आता प्रत्येक कला असं वाटतं कलयुगा मध्ये तर ह कलयुगात तासच आहे जो काम करेल त्यालाच सगळे व्हॅल्यू देतात नाहीतर कोणीच कोणाला विचारणार
बरो बर म्हणजे आपल्या घरातच घ्या समजा दोघी बहिणी जर असल्या तर मग एक बहीण जर चांगली कामाची असेल म्हणजे त सगळं कामात तिला इंटरेस्ट असे सगळे कामं करण्यामध्ये ती जर करत असेल तर घरातलेच म्हणतात बघ त कसं सगळं काम करत ते हे करतेय ते करतय आणि ते एक त क टोमणे मारतात बोलतात हे काम करत नाही असं नाही मग शेवटी थोडास रागरागच करतात की नाही म्हणजे कुठे पण घ्या कोणाच्या पण फॅमिलीत घ्या असं आहेच ते बघायलाच भेटतं ते
नाही आणि कसं असल जो काम करतो ना पण त्याला आयुष्यक काम पण असत का आणि जुनाही करत ना त्याला खूप निवांतित जीवन असतात
वर तो नशबच घेऊन आलेला रातो
हा
मजाच असते म्हणजे असं उदाहरण बघितलेले काही काही समोर असे त्याच पुढच्या आयुष्यात पण त्याच कुठेतरी काहीतरी लखच असतो तो चांगला जीवन जगतो
आता आमचंच असं आहे आता माझ्या बहिणीचं म्हणजे सख्या बहिणीचं आयुष्यात म्हणजे ति बघा तिच्या कॉलेज लाईफ मध्ये पण बिचारीने कधीच जास्त काम नाही केलं आणि सगळं तिला व्यवस्थित मिळालं सगळं व्यवस्थित मिळालं जे मागितलं ते तिला मिळायच त्याच्या त्याच्यानंतर लग्न झालंय ना लग्न झालं त्या म्हणजे अजून तिच्या घरचे एवढे अऔशी मिळाले ना खूप
खूपच म्हणजे तिची तिचं नशीब चांगला ना ह
हा आणि मी यती का मला सतत म्हणजे मला अे सवय लहानपणापासून एक सवय होती का खूप मला असं अशी सवय होती आवाज अडकतोय का हा मला लहानपणापासून अ स होती की कोणावर डिपेंड राहायचं नाही आपण स्व स्वतः स्वतः करायचं आता मी कॉलेजला होते तिथे आमच्या कॉलेजमध्येध्ये कमवाशिकाचं काम असायचं मी सांगते तुम्हाला बीएससी ला जेव्हा ऍडमिशन घेतलं ना शिकाच ते हो हो तिथं अ म्हणजे तिथे पण मी काय करायची सायन्स ला होती तर मला जेवढा वेळ मिळाला का तेवढा मला ते जे लायब्ररीचे सर्व होते ते पण ओळखीचे होती
हा हा हा हा
ते मला वाटायचं की तू सायन्सला आहे तुझे प्रॅक्टिकलस होणार नाही तुला हे होणार नाही पण मला काय काळजी काय असल्याची आपण घरच्यांकडन बस पााससाठी
पैसे मागतो मग आपलं स्वतः काम करून स्वतः कमवलेलं कधी पण चांगलं निद आपला आपला स्वतःचा खर्च जरी भागवला तर त्याची इतकं काय असं बरोबर आहे का नाही
ते पण मी करायची म्हणजे मला तेव्हापासून एक आवड होती ते झालं त्याच्यानंतर मग मी अ इकडे अ मला इकडे एम बीए डमिशन घ्यायचं होत ग्रॅज्युएशन झाल्या नंतर नाशिकला तर मग म मोबाईल लागेल व आता आपल्याला घरा बसून खूप दूर जायचे ते होते की ते मालेगावला जवळ होतं त्याच्यामुळे मला काय एवढं विशेष नव्हतं
हा हा हा हा हा
घरापासून दूर जायचं आहे का मोबाईल
आणि आता आता कस आहे म्हणजे किती पण मोठे अक्षश असं काही काही झालेलं आहे कि मुलांचे लग्न झा होतात तरी पण ते आई बापावरच असतात
हा पण मग मला सगळे मग असंच म्हणायचे ना तू स्वतः करते म्हणून असं खूप तुला गर्व आहे असं आहे तसं आहे पण मग मला वाटच आहे म्हणजे मी ते कॉलेज जेवनाात काम केलेलं आहे ना ते मला आता कुठेतरी उपयोगात पडतय
उपयुक् झाला ना त्या गोष्टींचा आणि महत्त्वाच म्हणजे सम ना सगळ्या काही गोष्टी आपण काय करतय
आणि आपण जर कमी वयात एक कमवायला लागलो ना
ह आणि
ला लागल ना आपल्याला एक हे असतं
ड म्हणजे त्या गोष्टीची सवय लागते आणि चांगल्या गोष्टी चांगल्या गोष्टी कधी हे करायचं नाही आणि आता कसं झालेलं आहे बघा आता म्हणजे तुम्ही आता ह तुम्ही आता कोणत्या पण कामामध्ये तुम्हाला असं नाही का कमी पणा वाट केेवा मग टळायला असं तसं काहीच नाही आता ती सवय झालेली आहे ना आणि इतर इ तरी इकड तिकडं रिकमा टाइमपास करण्यापेक्षा किंवा हेती करण्यापेक्षा आपल्या आपल्या कामात गुंतलेलं कधी पण चांगलंच ना
ह
अास्त हॅलो
आवाज येतोय
हो आता आला वाजताय बोला
पण मग आजकालची जी पिढी आहे ना त्यांच्याकडनं कॉलेज चे अभ्यास सुद्धा पूर्ण होत कारण की ते काय काय होत माहिती का ह्या गोष्टी का घडतात नाही एक रुपया कमावा म्हणज कमावले की कधी संधी मिळूच नाही गेली किंवा त्या मुलांनी ते संधी मिळवण्याचा प्रयत्नच केलेला नसतो
नेत्यांना सगळं भेटतं ना आय तो भेटत सगळं आई बापाकडून अ कोणत्या गोष्टीची कमी करतच नाही ना म्हणून मग काय जे म्हटलं ते जसं म्हटलं तसं भेटत त्यांना काही किंमतच नाही ना कोणतेष्ट
त्यांना डायरेक्ट अस नसतात ना व्हल्यू पण नसतात आता कॉलेज ला जाणार आहे मुलं असतात बघा मुलं किंवा मुली त्यांचा जर चांगला जर विचार केला ना मी तर बघत राे कधी कधी मला वेळ असला ना मी बघत रा त्या सारखी कि ते म्हणजे त्या मुलाच्या पायापासून जर ऑब्झर्वेशन केलं. तर चांगले हजार बाराशे रुपयाची बूटस असतात. आता जीज किती जरी हलक्यात हलकी घेतली तर पाचशेच्या पुढे असत.
वारशाच्या पुढे असत आणि त्यांचे अजून पथवी अस किती. काय वगे सुखसुयी त्यांच्या चैनीच्या वस्तू हे पाहिजेत. ते पाहिजे सगळं सगळं. त्यांच्या.
पण मग तरी पण त्यांना अभ्यासाची अशी जाणत नसते डायरेक्ट काळजीच नसते. एवढे उठतात तप्पूपणा करायचा बापऱ्या बाप ना काय विचारतणजे त्यांच्याकडे. पान आपल्याला विशेष वाटतं. की ह्या मुलांना एवढं सगळं भेटत असून सुद्धा हे मुलं कस अस. अक्षरश ना डायरेक्ट ते हे होत जातात. आता दहावीचीच एक मुलगी होती ही माझ्याकडे क्लासला होती ती. हॅलो.